हॅलो!
हॅलो हा बोल की मीच आहे.
काय करायलस.
काय नाही बाय हाय. दिदी झोपले अगं.
होर
पोर तेच कि दिदी झुपली प्रज्वल जेवायला लागला.
काय करालाेजोल
जेवा लागलाय.
जेवालाय होय. काय नाही सहज केलता, कामावरन आलीस.
आले बाय, सातलाच साडेसाहा पावणेसातला येतोय.
हम्म तुझं काय सोडायला आणला येतंय मग काय टेन्शन नाही
होय सोड नाही गाडी येत्या होय.
पोरगीचं कॉलेज.
पोरगीचं हाय की चालू आहे.
प्रज्वल.
हम्म आहे त्याच पण क्लास चालू आहे कॉलेज चालू आहे. कॉलेज ला एक्सटर्नला टाकलाय.
हा हा हा चालु झाल तेझं कॉलेज.
होय चालू झालंय की ख एक्सटर्नल ला टाकलाय.
मग परवा म्हणतो त अजून नाही झालं ब.
नाही बाय.
हम्म
लेक्चर ला बसतोय, कालच काल पणंत लेक्चरला बसतो मी,
हम्म
या
काय नाही बघ निवांत. हो
पपा गेलेच कामावर.
हा हा नाईट हाय होय.
हम्म्म नाईट हाय.
हम्म पोरगीला टायपिंगच्या क्लासला घातल्यास काय ह्याच्या्या
अ टायपिंगचे नाही.
हम्म.
शाळेतच कम्प्युटर क्लास घ्याय लागल्यात. ते तर आता हे करणार.
आणि कुटला तर घातलीस ना तू?
ते अकाउंटच्या क्लासला.
अकाऊंट च्या होय. असूदे असूदे अकाऊंट ला पण. बँकिंग ला हेला लागत्या चालत्या. बाहेर जरी कुठे काम केलं तरी अकाउंटच. हम.
हो. आता टायपिंग, अकाउंटिंग, आणि कम्प्युटर हे महत्त्वांच आहे बघ आता.
होय होय. मग तेच तुला टायपिंगच म्हणत होतो ना. टायपिंगला क्लास ला घाल म्हणून, म्हणून तुला विचारलो कुठला क्लास ला घातल्यास.
हम हम. टायपिंग क्लास जरा नंतर म्हणायचा नंतर करायचा म्हटली. प्रज्वल म्हणाय लागलाय टायपिंग क्लास बारावी झाल्याशिवाय नको म्हणून.
होय. होय. बारावी होऊन दे पहिला.
हम्.
हम्. त्याशिवाय काय करू नकोस.
होय. कारण या अकाउंटिंगच पण जरास टप आहे.
हा.
काळजी घे. आता टाय हेज कम्प्युटर क्लास पण चालू होणार आहे.
बस. त्यात कुठ बसा.
ह कम्प्युटर क्लास म्हणजे, शाळेतल्या म्हणजे शिक्षक आहे की नाही ते म्हणजे हे हाय शिकवायला आहे की नाही
राजवर्धनला कनि तिसरी पासन चालूय कम्प्युटर क्लास.
चांगलंय बाई ते.
विषय हाच आहेत कॉम्प्युटर. आणि शाळेत. हम. कॅम्प्यटर पण आणून ठेवल्यात शाळेत.
होय.
होय.
बर की ते बरं आहे. आतापासन पोरासनी खरच ते पोरासनि बारक्या असल्यापासूनच हे केलेलं बरोबर.
होय. ते कॅम्प्युटरच साहित्य मला माहित नाही अजून ते राजवीरला माहित आहेत. साहित्य, स्वेलिंगसकट. कीबोर्ड होय होय. मला नावं माहित नाहीत. ते त्याला माहिती आहेत.
ते आत्तापासून शिकवायला शाळेत. हम्.
होय आणणार घेणार आता. मग पुढच्या वेळेला लॅपटॉप घेणार आहे.
हां लॅपटॉप होय.
होय. लॅपटॉप घेणार. कम्प्युटर नाही लॅपटॉप घेणार.
चालतंय की.
त्यास काही नाही. आ होय बाई शिकूदेत म पोर
होय
आराधनाला ह्याला घालली क्रिकेटला आता आराधनाला जरा अकॅडमी मी बघाय पाहिजे एक दोन हजार रुपये फि आहे ह्यात
हा
अनिताला विचारलं ग अनिता म्हटली पुरगीला अकॅडमीच्या क्लासला घातलय अकॅडमीला घातलय क्रिकेट ना क्रिकेटमध्ये आहे ना ती
हां
मग ती म्हटली ह्यासनी मला प्रॅक्टिस वगैरे घ्यायला जमत नाही मगताना आम्ही डाय अ अकॅडमीच घातलय क्रिकेटच्या
हा, हा
क्रिकेट त्यातनच हे करून घेते सर सगळी तयारी करून घेत्यात
हां
सर सगळ तयारी करून घेत्यात
मग बरं आहे कि तेे कुठे घातलय इचलकरंजीत आहे का कोल्हापूरला
आपला कोल्हापुरात कुठतरी तिनी नाव सांगितलय मगा मला तिथं म्हणे फ्री मध्ये करतात म्हणा पोरींच पोरींसाठी फ्री मध्ये आहे मग तिला म्हटलं उद्या मला नंबर पाठव म्हटलं त्यांचा फोन करून कॉल करून विचा विचारतो त्यांचं टायमिंग काय आहे कसं
हां
आणि म हे करतो ग घालतो तेवढं जाऊन होय
हो जाऊ दे सोड आणि ते कसं त्यांचं त्यांनाला नंतर बरं पडतय बघ
प्रज्वल आलाय मगाशी तुम्हाला मला म्हणायला क्लास साठी म्हणत होता की मगाशी आम्हाला बारक्यापनी क्लास कुठला लावला नाहीत म्हणून
लावलं नाही आता काय तुमच्या वेळेला ते नव्हतं म्हणायचं तुमच्या वेळेला काय म्हणत्यात
होय बोललो मगाशी बोललोय त्याला मी बोललो तोच काय आपचा ऋतू सुुद्धा म्हणतोया
ह हाय ग त्यातला त्यात जरा बरच म्हणायचं आता ते किती दीडशे पोरांच्यात आता प्रज्वल प्रज्वालला दीडशे काय जास्त पोरांच्यात अ टेन टॉप टेन मध्ये बसते हे आता ह्याला
कशाला
आता हे अकॅडेमीच
टेस्ट झाली पहिली
ह
त्यात टॉप टेन मध्ये बसलाय दीडशे, दीडशे का दोनशे पोरांच्यात
होय
दहा हा दहाजणाच्यात
चांगलं आय.
हम्म.
अभ्यास तेवढा ठेव म्हणाव त्याला दुसरं काही करू नकोस.
तर ते सांगितल की एक वर्षच नुसतं तुझे क्लास. स्टडीचं म्हटलास तर एकच वर्ष आहे म्हणून सांगितलोय,, पुढच्या च्या वेळेला मी काही करणार म्हणून सांगितलोय, कारण कसं आहे आपण, हा.
फिजिकल न जर आतापासनं केला क नाही आता पहिल्या वर्षात, पोलीस भरतीत पास होतोय तो पहिल्या हज्यात.
होय,, जरा उंचीकडं मार खाया लागलय ग, की उंचीच काय कळेना. झाल्या म्हटला. एक पॉईंट, खरं एक पॉईंट जराच त्याच्यापेक्षा एक पॉईंट तर जरा जास्त पाहिजे.
होय होय.
मग.
चालतंय.
काय ते.
त्याला म्हणून व्यायाम ठेव, व्यायाम ठेव, काटोकाट असं चालत नाही काठोकाठ. व्यायाम ठेव म्हण
हम्म, तेच की काठोकाट होय व्यायाम हाय सोड,, जिम लावलाय सकाळचं पळायला जातोय आणि.
हम्म.
रनिंगला जातोय सकाळचं, जिम हाय चालू.
हम्म. जाऊदे जाऊदे,, हम्म, तिला पण जरा पळाय बिळाय जाईत जा म्हणाव प्रजोतीला.
कुठलं फळाय जात्या सकाळी पाचला उठत्या आणि कॉलेजला. पाचला ऊठुन कॉलेजला जात्या ती.
दुपारी अक्का झोपण्याच्या टाईमामध्ये तेवढं ते त्याचबरोर व्यायाम करत जा म्हणाव तिला,, उंचीवाडीचा व्यायाम कर म्हणाव उंचीवाडीचं.
हाय सोड. हाईच तेवड बरोबर हाय तू म्हणाल्यास ते, ऐक सांगतो पाच सकाळी पाचला उठायचं, पांघोळ करून आवरून सकाळी सात जायचं ळआडीच ला यायचं तिथनं, जरा जेवायचं, पाच धा मिन टन बसायचं, आणि तिथनं फुडं आनी जेवणाला लागायच.
तुच सरस हं हं, उंची वाडीसाठी दोन दोन जे व्यायाम हाईत क नाही, ते कर म्हणाव तिला. तिला मी रीलस पाठवलेत बघ त्या.
हा.
दोनच हाईत उंची उंचीसाठी.
होा.
दहा दहा स्टेप कराय नुसतं काय करायचं नाही. पाच मिनिटं बास हाय तिला पाच मिनिटं आक्का.
हम्म सांगतो सांगतोय. सांगतो कि तिला,, कसं व्हाय लागलय संध्याकाळी नाईट नाईटच आसत्या, संध्याकाळचं जेवण तिच्याकडं जाय हे व्हालय.
मोबाईल चं
चार लां घटली हां
परलतां म्हणतं जेवणं सगळं हक्काचं यांयची आवरूंन बसतं जामूंन सांगितले मगं तिलां
करत्यां सडतेचं करत्यां करायलां लियां तिकडनं म्हणूंनचं मलां कायं वाटतं नां झाले
तिलां कायं आल्यांवरं कामं लावूं नकोस म्हंटलं तूं तुझं काम करत जा म्हटलं ती पण दिवसंभरं कायं बसतं नाहीं म्हटलं तिथं दिवसंभरं मशीनवरं हातं असते म्हटलं तुझं तुझं तूं कांम करतं जावं पडलं
करतं सुटत्यांचं कायं नाहीं संध्याकांळ ति तिं तिे करते भांडी पिंडी सगळं घासूंन ति तिे करं सगळं आवरूंन बस्त्यांत
होयं परूंन तलां
म्हंणचं कायं वाटतं नां
हम्मं कायं करायचं आंता
हं हं करूं दे की तिझ्यांसाठी पणं चांगलं आहे आणि आपल्यांसाठी पणं चांगलं आहे हम्मं एवढंच कायं शिक
हां आं
जरं किला एक फोण घ्यां म्हणांलागले बघूं कायं कायं हो ते
हो नां नको घेऊंस शण्यांस
दुसरं नाहीं लगेचं नाहीं सांगितलं सोडं बारावी झाली की
तरी पणं येऊं नको बारावी सपोपर्यंत येऊं नको तिचं सगळं क्लास र्यंतेऊ नकोखा पईंटण्यांस खरोखर सगतो तुलां
होयं होयं नाहीं मी तेचं म्हंटलय तिलां फक्तं कायं नाहीं सगं फोन व वरूंनचं अभ्यास
संध्याकांळ आल्यांवर करं म्हणायचं दिवसंभरं तुझं सगळं आवरूंन घ्यायचं म्हणायचं जवढं आहे तेवढं आणि मोबाईल बंदला अभ्यास मी घरांत आलो की घेईन प्रज्वलंला आपणं जरां द्यायला लावतं जां आणि प्रज्वलं करणं घेऊंन करतं जां म्हंणे तिलां अभ्यास पणं एकदां जरं तिलां मोबाईल दिलीस आंता सांगू रीलल्स माझं माझं उदाहरणं देते तुलां मी मी आंता ते हि अभ्यास बिभ्यास करं देऊं नं हां एकचं दिवसं मोबाईल जरां ठेवला की ते एक दिवसं बी पूर्ण लक्षं देतं नाहीं मगं दुसऱ्यां दिवशी जरां जरी मी रीलल्स बघितली कां नाहीं
लगेचं ते ध्यानात येते हांय
हॅलो
हां बोलं
दुसऱ्यां दिवशी मी जरां जरी रीलस बघितली की नाहीं की माझां दिवसं मतं नाहीं दिवसं माझं मनं आलांत नाहीं. त्यां जनमध्यें मगं सांग
होयं आंता मलां तरं सवंय कायं झाली कायं कामं दिवसंभरं कामं कामं मलां तरं सवय झाली आता दिवसभर काम करते कानांत हेडफोन घालूंन गांणे ऐकल्यांशिवायं मलां कामं चं होणं झालं
हां मगं
नाहीं तरं हिकडं तिकडं लक्षं जाते.
बरं
हं कायं जरासं हम् बघते हा चालते चालते.
हां झोपगुड नाईट.
हम्म गुड नाईट...
हम्...